हॅलो.
हॅलो. ह
हॅलो. हम्म झालं का जेवण?
हा ताई, आता येईल आवाज तुमचा. हो. आत्ताच झालं जेवण तुमचं झालं का?
हम्म झालं ना.
हा. तेच आता सगळं आवरायला वेळ लागला ना. थोडासा.
हो. एवढा वेळ होतोच.
हा ना. थोडस रात्रीच वेळ लागतोच. नऊ वाजलेच.
हम्म ह् अजून काय? काय करत होत.
आज आपण. आज औषधी वनस्पतीवर बोलूया थोडं.
हो चालेल ना.
हो.
जस की आता कढीपत्ताच धरा त्यात विटॅमिन ए असत त्याच्यामध्ये भरपूर
हो.
आणि तो. चवीसाठी छान आहे. कुठले फोडणीत टाकला कि पोहे अस दे उपमा असू दे, चिवडा असू दे, कशतही मिसळतो बटाट्या सारखा.
हो ना. आणि आपला सुगंध सोडून जातो त्या पदार्थामध्ये.
हा. त्याची चवतो दे देऊन देतो सगळ्याला.
अ हो ना.
चांगलं वाटते कढीपत्ता टाकला कशा तेची.
हो ना. साध पोह्यामध्ये नसला का कडीपत्ता तर असं काहीतरी विसरल्यासारखं वाटतं. त्याची वेगळीच चव लागते ना. हा हा.
कडीपत्त्याचं झाड आहे तुमच्याकडे?
हो आहे ना. एक झाड आहे, त्याच्या भोवती खूप सारे झाड आलेत, आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत. सगळे उगवलेय त्याच्या खाली सगळं.
रोप उगवलीत.
हा रोप उगवलीत, आजच आईन तोडून आणलंय मगाशी. ते असं, बारीक करून ठेवती ना.
हा, हा.
आणि आपण कसं फोडणी असे, पान टाकतो ना आ. तर ती असं मीठ थोडस टाकून कुठून ठेवती, बारीक करून. आणि मग ते, हा ते टाक. ती आज आणून ठेवलंय म्हणलं भाजी मध्ये. टाकलं नाही ते म्हणली अगं, कुठंय स आठवणीत नाही. अ... तर त्याची थोडी अशी, वेगळीच टेस्ट लागते छान असं.
हो. हो.
म्हणजे कुठून आपण ते, बाहेर पण काढू काढून टाकत नाही ना, आपण कसं फोडणीमध्ये टाक ता पहिल्यांदा, आणि पहिल्याच घासाला तो सगळ ताटत. काढून ठेवतो पानं सगळे, ओळीनं तर असं. ठेवल्यामुळे ते आपल्या हा वाया. पण जात नाही, आणि हा त्याचा रस म्हणजे. अंश पूर्ण उतरतो, भाजीमध्ये वगैरे कुठला पण पदार्थ केला तर असा.
हम्म, हम्म.
तर ती मग आई माझी, तसं कुठून ठेवते.
हो काय.
म्हणजे छान टेस्ट येते. त्याची पण हा, आणि ते रोगप्रतिकारक शक्ती. ती पण असती ना तेच्यामध्ये.
हो, हो.
हा...
आणि त्याची चटणी पण करतात हो.
अजून काही केली नाही, पण ते मी ग्रुप वर एक युट्यूबचा व्हिडिओ बघितलाय. ते मॅडमनी केलेली, तर तेनी कसं. तर रेसिपी पण दाखवली, त्याच्यामध्ये असं दुहून थोडं अ पाणी म्हणजे सुकू कून घेतलय.
हम्म.
आणि तो, तळून घेतलाय असा कुरकुरीत.
हम, हम.
आणि त्यांच्यामध्ये थोडस तीळ भाजून टाकले, थोडं लसण आणि. अ.. आपलं मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकवलं तर ते थोडसं. करून बघावं म्हणते.
हा मी.
आणि थोडीशी तब्येत. हा बरी नाही. मग आता बघू म्हटलं, करून बघावी कशी टेस्ट लागते ते. जिभेची चव वाढवते ना ते.
हो बरोबर आहे ना.
हा.. ते करून बघावं म्हटलं. हा... ते काल दोन दिवस झालं कणी. टाकलाय युट्यूबला व्हिडिओ.
हो हो.
मॅडमने हा तेच, बघावं म्हटलं तर करून.
हम्म.
तसच अजून तुळस पण आहे, एक औषधी वनस्पती.
हो. आपल्या अंगणात असणारी तुळस पण असते.
हा आपल्याला ते ऑक्सिजन वायू पण देते ना.
हो.
म्हणजे?
सगळ्यात आधी तर तिच आपल्या, ती आपल्या अंगणात असते तर सगळ्यात आधी प्रसन्नच वाटते.
हो आणि तिच्या भोवती बसलं तर आपल्याला हा स्वच्छ हवा मिळते ना.
हा.
आरोग्यदायक हो आणि सर्दी खोक खोकला जर झाला किंवा ताप आले तर तुळशीचे पाने किंवा रस ते मधामध्ये देतात ना त्याच्यावर ते गुणकारीच मानला जातो.
हो आल्याचा रस आणि तुळशीची पानं. ती पण सर्दी कफासाठी चांगली आहेत, हा मज म्हण
हम्म, हो. बरोबर आहे, सर्दी हो ना, चहा मध्ये पण टाकतात, हो.
जसं गवती चहा टाकतो आपण.
हा आमच्या दारामध्ये खूप मोठी आहे अशी अ मातीमध्ये लावलेली आस मातीच वृंदावन करून छोटस, त्याच्यामुळे अशी खूप प वाढले मोठे आता पावसाळ्यामध्ये तर अशी खूप त्याला मंजुळा वगैरे खूप आल्यात.
हो का? आता आषाढी एकादशीला कामात पडतील ना तुम्हाला.
हो ते पान आणि मंजुळा च ते हार करतात ना विठ्ठलाला. हा तुळशीचाच महत्त्व येत विष्णूचा एक अवतार मानलाय ना त्यांना. तर भगवान विष्णूचीच पूजा करतात वि ठलाची ह्या ह्याच्यामध्ये, म्हणजे विठ्ठलांना भगवान विष्णू मानून तुळशीची तुळशीच्या हेणी पूजा करतात.
हम्म बरोबर आहे.
हो अजून हळद पण हम.
ह आणि हातावर असे चट्टे वगैरे उमटले, समजा तुळशीचे पान लाव सकाळी सकाळी ते घासले कि ते पण जातात ना. स्किनचे प्रॉब्लेम जर असले तर का त्याला काय म्हणतात. हम्. तरी म्हणतात त्याला आठवत नाही आहे मला आता, नाहीटा नाहीयटा म्हणतात त्याला.
हो का? म्हणजे ते असं गज करणा सारखं.
नाही इतकं नाही असं गोल चटताय तर गोल रिंग धरते आणि ते पडते स्किन वर कधी-कधी.
हो का मग त्याला तुळशीची
तुळशीची पानं हा तर चोळून लावली कि ते जात ते.
हा.
हम्म.
तसंच अजून औषधी वनस्पती म्हण तर ते त्यांनी पण त्वचा विकार हा बरा होतो ना, रक्त शुद्ध करण्यासाठी त्याचा काढा घेतात बघा.
हो आणि तो उन्हाळ्याच्या दिवसात पण थंड असतो ना
हो
तर बरेच जण घेतात
हा आणि बऱ्याच जणी ते कडुनिंबाचा लेप पण लावतात आपल्या केसांना कोंडा वगैरे आपल्या जावड ंड्रक म्हणून केसामधला
ह हम् हम्
ह मिक्सर मधून असं बारीक करून ते लगदा त्याचा करून असं. हम् म्हणजे डोक्याला अस पूर्ण हा लेप करतात त्याचा.
मेहंदी लावतो तसं.
हो हो त्याच्यामु त्याच्यामु डॅड्रप पण कमी होतो आणि केस पण असे स्वच्छ होतात ना चांगले केस आणि रँड्रप कमी झालं की आपोआप केस वाढतात ना
हो बरोबर आहे सगळ्यात महत्त्वाच संडर फ केसांना नुकसान पोहोचवत
हो ना त्याच्यामुळं जास्त केस गळतात हा
आता तर साबण पण होतात तयार करतात ना कडुलिंबाच्या रसाची
पण तयार करतात हा त्याच्या रोगासाठी आणि तसच अजून हो
अलोवेरा आपल्या कुंडीत लावलं की बस
हा त्याचे फुटवे फुटतात परत त्याला खूप सारं येतं ते आपल्या मसाल्याडब्यामधली हळद सुद्धा खूप हे ना हा आरोग्यदायी हा
ग हळद तर सगळेच याच्यावरती चालते
हो वेदनाशामक पण आहे ना ती काही लागलं वगैरे आपण पटकन ते ह तर त्याच्यामध्ये
डाबली कि रक्त थांबता येण्याचं
हा ते अंटीबायोटिक आपण आहे ना पटकन आपण काही हो तुम्ही म्हणलात तसं का आपलं वगैरे तर पटकन ते हळद लावण्याचं ते कारण की ते अँटीबायोटिक आहे म्हण म्हणूनच हा आणि बरेच जंदूर दात हळद टाकून पण पितात ना सूज कमी होते त्याना प्रतिकार शक् ते वाढते
ह सर्दी कमी होते
हो
हम्म
हो ना अजून आवळ्यामध्ये पण विटमन विटॅमिन सी भरपूर पुरा असता ना
हो
आपले केस निरोगी ठेवण्यासाठी
ह त्वचा डोळेस सगळ्याच गोष्टींसाठी आवळा गुणकारी आहे तहान वाढवतो
हो ना
हम्म
आपण त्याचे बरेच पदार्थ उन्हाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये नाहीयेत ते ना हो अस थंडीच्या दिवसातच येत ते हा
दिवाळीच्या वेळी येत
दिवाळीच्या वेळी तेव्हा मग सगळं ते करून ठेवत तो ना वेगवेगळे पदार्थ नंतर तर नंतर खाण्यासाठी.
आवळ्यापासून काय काय बनवता?
मोरा आवळा त्याची सुपारी बनवतात ते असं. हम्म, ते सैंधव मीठ नाही. का सैंधव मीठ लावतात त्याला उकळून असं सैंधव मीठ लावून ठेवायचं आणि ते उन्हात तो वाळवायचा. तर त्याची सुपारी छान होते. सैंदव मिठान. आपण विकत घेऊन खाण्यापेक्षा असं कुठे प्रवासात वगैरे, चालात हा, तर ते घरच्या घरी बनवलेली मग चांगली राहते ना.
हा आणि त्याला ना मिक्सर मधून जिरा आणि ओव्याची पूड लावायची. मिक्स मधून जिरा आणि ओवा काढायचा आणि तस तो मीठाला लावत त्याच्यातच ते टाकायचं. त्यांनी आणखीन छान होते ती.
छान टेस्ट येते. हो,
हम्म, आवळा तसही पाचकच आहे ना. पोटाच्या गुण हम्म
आपण काही पोटदुखी वगैरे थोडस झालं तर खातो. हा, ओके ताई छान वाटलं ताई तूम्हाला बोलून..
हम् बरोबर ठीक आहे.